आवाज येतोय?
येतोय
हा हा बोला. तुमच्याकडून जे नॉलेज आम्हाला घेण्यासारखं ते देऊ शकता का आणखीन काही थोडं?
देऊ
हो द्या ना नक्की आम्ही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करू.
हा हा.
की प्रयत्न करू यश नक्कीच मिळेल.
पण त ते जर तुम्ही आ बल्ब आंमलात आणला माझ विचार तर मी बोललेले की म्हणजे बोलण्यात मी पास झालेली माझ्यासाठी पोच पावती असेल ती किंवा बक्षीस असेल माझ्यासाठी.
हो नक्कीच नक्कीच.
हा
छान विचार चांगले विचार आहेत तुमचे.
हा हा पण ते दुसऱ्यांना वाटतं की मी वेडीच आहे.
हो क
हा.
वेडी कोण म्हणतं तुम्हाला जरा कळेल का मला?
ते एक माझी बहीण आहे
हा
ती बहीण म्हणतेे मला येडी.
ती जरा अती शाहनी दिसते का म?
हा ते कसं म्हणजे आता बरोबर बोललात.
हो मी कसं ओळखलं बघा बरं तिला. मी पण माणसं ओळखू शकते हा.
हा.
हो हो.
हां. म्हणजे कशा प्रकार तो म्हणजे कुठल्या त्यांना वाटतं की मी ह्या माणसाला बरोबर ओळखू शकले.
मी त्या माणसाशी पहिले छान मैत्री करते बोलते आणि मग ठरवते तो माणूस कोणत्या प्रकारात मोडतो.
हा हा म्हणजे माणसांचे किती प्रकार आहेत तुमच्याकडे?
. माणसाचे अनेक प्रकार असतं असं नाही कि प्रकारची माणसं असतात कोण रागेट असता
रागेट असतात, कोण गोड असतात, कोण मनाने चांगले असतात.
हो हो.
बोलण्यात चांगले असतात.
हो.
माझ्यासारखे
हो बरोबर. त्यातनाचं तुम्ही एक आहात ना म्हंटलं ना मी तुम्हाला.
पण मी नुसता बोलून गप्प बसणार मी ते प्रत्यक्ष पण वागते स
हो ना मागलंच पाहिजे सोडून द्यायचं ना.
हा. हां. माझी अशी इच्छा इच्छा आहे की जास्तीत जास्त म सातविक बनावीत अध्यात्मक वळावीत
आणि वाईट प्रवृत्ती थोडी कमी व्हावी.
अध्यात्म अध्यात्मामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहि ती असेल तर द्या मला त्याच नॉलेज थोडफार.
आध्या
हा
अध्यात्म म्हणजे म्हणजे मी एक पण मला खूप आवड आहे. आणि हा वा वाचण्या वाचला म्हणजे तो छोटा कृष्णा असतो म्हण आणि कान्हा खेळत असतो आणि मग त्या नगरीत ना अं लग्न असतात म तो कान्हा लग्न ब बघून येतो आणि घरी काय म्हणतो यशोदा माईला
हा.
आणि म्हणतो मैया मैया मग किन ते काय? तर हिंदी बोलत होता व म्हणजे तो हिंदू होता लेख वाचत होते ते मी आणि ते मैया मैया मेरे को बाहू चाहिए मेरे को बाहू चाहिए असा म्हणतो तो. आणि ते त्याला बोलायला पण येत नसतं ना अजून छोटा असतो कान्हा बाहु चाहिए, बाहु चाहिए मैया म्हण त्या बाहु कौन सी बाहु तर ते म्हणते मला बाहु चाहिए म्हणजे बहू म्हणायला येत नाय त्याला.
हा हा.
बहू म्हणालेत नाही त्याला बाहु चाहिए बाहु चाहिए असं म्हणतं असते मग मैया म्हणत्या ठीक आहे तुला आणू या बहु आणू या म्हणत्या मग कसल्या प्रकारची पाहिजे तरी ते ते मला जास्त मोठी नको छोटीच पाहिजे माझ्या एवढी.
हा.
आणि तुझ्या सारखी सुंदर पाहिजे आणि तुझ्यासारखी मोटी नको तु तुझ्यापेक्षा पातळ पाहिजे असं म्हणत्या मग ती मैया लाटण्या घेऊन माघं लागतय त्याच्या आणि म्हणते काय माहित काय? अशी काळी पसनं सावरी सावरी पण नको गोरी पण नको साधीच पाहिजे. ते आणि मग ते लय जास्त मोठी पण नको छोटीच पाहिजे. छोटी का पाहिजे तर तिला मी खिशात घेऊन गोर राखायला जाऊ शकेल.
खरच छान
असं म्हणते त्यो कान्हा.
हा.
आणखी मगं नंतर ना कारणं कोशनं कसं प्रेमाचं प्रतीक आहे ना हा मग हा राधाकृष्णाच एकच प्रेम नाही आहे त्याच्या हृदयात अनंत प्रेम आहे म्हणजे राधाकृष्णाचं आईवडिलांवर आई वडिलांवर मी इतर मित्रावर म्हणजे त्या गयावरणी आणि परत असं निसर्गावर प्रेम आहे पाना, फुलांच्यावर प्रेम आहे. पशु पक्ष्यांवर प्रेम आहे म्हणजे तो प्रेमाचा एक प्रतीक आहे कृष्ण. आणि जास्त ब प्रेम गाजलं म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम गाजलं पण तो त्याला प्रत्येक गोष्ट
हा आणि इतिहासत ठरला जास्त अमर म्हणजे राधाकृष्णाचा प्रेम म्हणता कारण
व्यक्ती बोलू शकत्या माणूस प्रेम व्यक्त करू शकतोय.
हो.
राधाकृष्णांनी दोघांनी व्यक्त केले प्रेम आहे पण पशुपक्षी व्य क्त करू शकत नाही ते वक्त व्यक्त करू शकत्यात पण ते
हा.
त्याची जाणीव माणसाला पाहिजे ना ते तो आपल्या जवळ कया येतोय त्याज्या भावना व्यक् त करायसाठी येतोय हे माणसाला कळायला पाहिजे.
हो.
पण म्हणताना मग ते रा कृष्णाच जास्त अमर प्रेम झालं.
हो हो हो छान.
ना प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्या हृदयात खूप प्रेम आहे सर्वांसाठी प्रेम आहे.
हो समजलं मला आता तुम्ही सांगितल्यावर.
हम्म.
छान
आणखी मग आता जन्माष्टमी पण असते ना आमच्या इथं.
हा.
कृष्णाष्टमी आली आहे ना जवळ आता ऑगस्ट मध्ये हा मग पौर्णिमा रक्षाबंधन झाली कि दुसऱ्या दिवशी बी नाव उभारतो मग सात दिवसी ना उभारतो. म्हणजे विन्या विना असतो ना तो विना वाजवायचा संगीतातला विना. तो विना असतोय ना तो विना सा र पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे पूजा करायची भजन वगैरे म्हणायच आणि अ उभा करायचा म्हणजे तो खालीच ठेवायचा नाही रात्रभर, दिवसभर सतत को हा तो कोणतर घेऊनच उभारायच वाजवत.
हा.
म असं सात दिवस त्याला उभा करायचा मग सात दिवस मग भजन, कीर्तन, पारायण
परवा म्हणजे तुमच्या घरी पूर्ण असं संगीतमय देव
हा हा म्हणजे शेजारी आमच्या असतं.
हो हो छान छान.
आणि हारीपाट असतो परत नंत तर भजन कीर्तन असतं अभंग म्हणतात लेडीज बायका सगळ्या. टाळ टाळ्यांची टाळ मृदंग वाजतात. आणि टाळ ले जिम फुगडे असते.
अरे वा छान.
आणि टाळा म्हण टाळ सगळ्यांचा मिळून टाळाचा एकच नाद गुणतो म्हणजे असं सगळ्यांनी मिळून एकच लय धरतात टाळ वाजवत जवत राधा राधा कृष्ण राधा किंवा जय जय रामकृष्ण हरी असं.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
ते सातव्या दिवशी म्हणजे संध्याकाळी जन्मलेला असतो ना कृष्ण कृष्णा टल मी संध्याकाळी साडेबारा साडेबारा ला फुलं पडतात म्हणजे जन्मोत्सव साजरा होतो साडेबारा ला
हा हो हो.
कृष्णांचा मग दुसऱ्या दिवशी अ दिवसभर विमा विना उभारायचा मग तिसऱ्या दिवशी उतरवायचा खाली आरती करून भजन म्हणून आणि मग सातवी आठ हा नव्या दिवशी आणि अ पू जन्माष् टमी रात्री झाली की दुसऱ्याशी प्रसाद असतो मग कृष्ण जन्माला म्हणून पाळणा म्हणतात सगळ्या बायका नवीन साडी नेसून आम्ही पण जातो . आवरून तयार होऊन जातो पाळणा म्हणायला पाण्या हलवायला आणखी म अम् आऊटो म्हणजे फटाके उढतात जन्माला कृष् तना म्हणून आणि तेवढा देतात त्यांने प्रसादाचा
हो का?
हा खोबरं आणि साखर आणि सुंट घालून अस मिक्स केलेलं मिश्रण असतं.
हा हा.
म ते वाटतात सगळ्यांना मग आम्ही यायला एक-दोन वाजतोआम्हाला यायला.
हो एवढा वेळ लागतो?
हा कारण साडेबारला जन्माष्टमी आहे पाळणा म्हणून गाणे म्हणजे गाणे म्हणून हसत, खेळत सगळ्यांना म्हणजे कृष्ण जन्मला म्हणून आनंद झालेला असतो ना कृष्णाचा बड्डे म्हणून
हा.
आवरायला जरा वेळ होतो त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी काय शिरा भा त वगैरे प्रसाद असतो.
छान-छान म्हणजे गावासाठी असतो का तो?
दाबचा शेजाऱ्यानी पुरता तरी असतो.
हा हा चांगलंय अन्नदान्नाची ही सेवा चांगली आहे.
हा म्हणजे आता प्रमाण कमी झाले. आधी खूप होतं आता जरा कमी आले म्हणजे भजन म्हणणारे वगैरे आधीचे लोकं होते ना ते म्हणजे आता एक पायर झालेत जास्त.
हा हा हा.
आता मोजकेच लोक भजन म्हणतात.
हो का?
मग आता आम आमच्या सारखी तरुण म्हणजे आमच्या सारखी पिढी अजून एखादी तयार व्हावी अशी इच्छा माझी आहे भजन म्हणायला किंवा अध्यात्म सांगायला.
आवड आहे का भजनाची?
भजनाच म्हणजे मला असं अ अध्यात्माचं महत्व सांगायला म्हणजे कीर्तन टाईप सांगायला मला जमेल पण
हां
असं म माझ्या जोडीला आणखी पण पाहिजेत ना कोणतरी. म्हणजे ऐकणार तर पाहिजे.